हॅलो
हा येतोय का आवाज? हॅलो
हॅलो
हॅलो
यायले काय आईक
हा यालाय तुम्हाला याला का आवाज.
मला काय जाय हॅलो हा
हॅलो, आवाज आलाकी नाही. हा माझा आवाज आलाय की नाही तुम्हाला हॅलो, हॅलो, हॅलो, हॅलो, हॅलो,